थॅन्क्स
हॅलो! हॅलो हा बोल.
तू झाली तीस कॉल.
झाली काल झाली तर तू ज घ मला पाघ घे का. किती झालं तुझं?
हा इकण ते सव अजून एक कॉल केले की नाही. हम् पाठून नाहीच गोप्लासोनवर
नाय कायतला.
हो का?
नाही पाठव त्यांना कळतय की.
तेने मग ते ट्रान्समिशन चाल ते पाठवू काय मग स्क्रीनशॉट पाठवून.
आम्ही पाठवलंच.
नाही आज वाटवते री हे कॉलनतील
हा पाठव.
काय नाही पाठून.
ह.
व्हॅलिडेेशन.
हा.
मेडिटेशन आणि?
रेकॉर्डिंग.
हो व्हालिडेशन आणि रेकॉर्डिंग आलेला नाही टास्क म्हणून आणि स्क्रीनशॉट पाठव आणि नंबर
हम्म.
बर ते पाठवायला पाहिजे. ते ग्रुपला मेसेज आलाय ते बघितलिस का?
कुठला आपल्या ग्रुपला काय होय बघितलोय कि.
हम् ते काय बोलू नकोस हित.
हा.
काय नवंच
पण त्याला लायसन्स लागतय
काय लाग
लाईसन
कशाला
गाडीच लायसन्स
कशाला खर
काय माहित ते की ग्रुपला आलय बघ.
कुठल्या? तू कुठलं सांगालस पहिला सांग.
कॉलेज च् ग.
तेच मी कुठलेला सन लागत त्याला?
गाडीचे लायसन लागत.
का?
काय माहिती?
तुलागस
तिथं आहे बघ.
ह रेस्ट्रिकशन कुठं आहे?
हायकी इलीजिबिलीटी कायतर
ते हम हम. हम्म हम् कोल्हापूर मध्ये आहे ते.
हा ह
कि का आता ते मराठी ट्रान्स्क्रिप्शनच करालोय काय ते सगजून रेसिपी सांगालेत
व
मॅगी झालं, तुला चिकन आवडतय काय? फण म्हणते मला पोयावरतीत काय काय न्हवच.
सगळ रेसिपी आहे तिथ आपण शिकून घेतलं तर होतय.
होय. काय नवत कोमलचा आता केेलतो नि कटच जाला आग.
का?
हम्म जिन त त म
हा हा हा.
म्हणता ना
हम्म.
तीन झाले क आज होते बीनंत मुक्त होते.
होमम. माझं काल रात्री झालं बघ लास्ट होत. काल रात्री ते झालं माझं.
हम्म ब अजुन एक रहायला. सोनेला काय म्हटलंय काय ड्रायव्हरची टेस्टच कवा कर
ह
मॅसेज केल्यावर काय रिप्लाय
माझबन काय रिप्लाई नाहीड.
दावा नरा
मी पण केलतो मग ती काय तिला काय कनेक्टच होईना ते मग तीन वेळा केलो तीन वेळा झेरो सेंकद पडलं. म राहु दे म्हणलो म मी नेटवर्क प्रॉब्लेम तर नसेल म्हणलो ते मॅसेज अजून पण सेंड केली नाही
हम्म बास मला आता काय करायचं नाही काहीचार राहिला कोमल लां नेकलेस करायच
हुम
लीला वहीणी तो म्हंटली की बॅलस सपलाय.
कधी म्हणली. मला म्हणली दुपारी कर म्हणलेली की काल.
मेसेज होतून
हुम
तुझ नेम रिप्लाय का देत नाहीस म्हणून
आणि आता कस एका पर्सन लाच व्हायला हि सात आठ वेळा हनी.
हम्म
बरं ते आणी झालं
हुम्म
म कुणाला कीळ सांग की
हम्म.
पुणाना करायचं एवढं मग.
हम्म
हम् हम्
जेवलो मी पन.
कधी येणार आहे.
कोमल म्हणालती की आज पण जाऊया पन आज काय जमल नाही आज पाणी का नेणार येतो म्हणून
कॉल आला नाही
काल नाही आज सकाळी आलत.
कधी आलत गं शनिवारी आलत.
आजुन आल नाही काय.
ह हम् तो ठेव म्हटली स पण पाणी आले तवाच्या शनिवारी आलय आता उद्या येते मग रवीवारी
हम किती दिवस आड येते ग. आज वार सोमवार आज यायला पाहीजे की खर.
आमच्यात न ईआमच्यात आता मंगळवारी आलत न ई बुधवारी गुरुवारी आलत तर शनिवारी आलं तर मंगळवारी येतय.
तीन तीन दिवसांन येतय.
एक दिवस आड.
मग आता काल आलत नव्ह. शनिवारी मग आज यायला पाहिजे की सोमवार.
आज येत नाही सोमवारच येत नाही पाणी काय माहीत मग गुरु नाहीतर मंगळवारी.
आमच्याकडे पण एक दिवस आडणच येतय.
हम्म हम्म
आता शनिवारी आलतं का नाही तेव्हा असा दुपारी ठेवलो बग त्याच्यावर आज सकाळी आलतो बघ आठ-साडेआठ झालते आठला आलतो आठला
हा ह
दर सोमवारचा नंबर बदलतय
काय ते
दर सोमवारचा नंबर बदलतोय
म्हणजे
म्हणजे आता आज सकाळी आलतो ना मी आता पुढच्या सोमवारी दुपारी किंवा संध्याकाळी सकाळी
हम्म हम्म असं व्हय
हम्म
भारी ए
मग सानिकाला ते नी विचार की कधी जाऊया रजिस्ट्रेशन करायला सगळे एकदम जाऊयात
आता मी तर सांगितलं बाई उद्या तू कसं म्हणतीस बघ
उद्या जाऊया
मग सांगायचं ना येते म्हणून तसंच ते दीक्षांत समारंभाचं पण फॉर्म भरून घेऊया
हा
येतं येतं येत नाहीस
आणि कोमल त्यांची काय उद्या यात्रा ए खरं ह
मग परत येतीया तुम्ही दोघी
हम् मग एकदमच सगळे जाऊया मग
आजच जाणार होतो मी खरं माझं एक ते दाखला राहिला म्हणून मी माझं की नई फॉर्म भरून एक महिना ऑनलाईन मला लवकरात लवकर जाऊन रजिस्ट्रेशनच
हा तुझं ते कास्ट व्हॅलिडेट काढायच हं.... तुझ्या लॅपटॉपचं ए आमही आणली की व आ होय होय बंद असतंय लई लांब वर. मग आवाज अडकालाय बघ तुझा समजतं का आवाज अडकायला तुझा हा आवाज अडकायलाय
यायलाय का आता
हा आला अ परत अडकालाय बघ आवाज
अ
हॅलो
हम
ह ह हा बोल
काय काय
आवाज येईना तुझं काय
ॲफिडेविट करायचं ॲफिडेविट
हा हा ॲॅफिडेवीट रं काढल्यासो?
काढायचं एक राहिलंय एक काढूया म्हणालागलंय ते आमच्या आजोबांचं नाव वेगवेगंळं झालं
हा हा हा
बा
हं हं हा हा हा हम् काढू कि मग
काय? हे अग आवाज अडाकलाय कि हा आवाज अडकालाय
कट करतो
झालं साडेनऊ मिनटं झालंत.
हम्. इथं आत येउन बसलोय गं.
आं
किचन मध्ये बसलोय
हा हा हा पाऊस पडलाय?
आमच्यात ऊन पडले जरा
हम्म
हो आता ऊन आहे.
हम्म भारीच कि हम कशाळा ठेवतो आणि होते का बघतो हा. पुढचं ऑनच राहा.